हा काही नाही काम आवरून बसले बघ
ती कामावरती सुट्टी कधी होतेय?
सुट्टी माझी पाचला होते घरात येते साडे पाचला
हा हा हा ते अ तेच तुला म्हटलं तू मधी भाजी पाल्याच माळव्याचा व्यवसाय काढली होतीस नई?
हो हो हो होता की चार पाच महिने होता की माझा तो व्यवसाय तर
चार पाच महिने होता काय मग तेच मग तेच तुला त्याला विचारायचं होतं ग म्हणजे ते? कसं काय काय हे केलतीस? केलतीस म्हणजे तू स्वतः गाळ घेतलेलीस भाड्यान काय?
स्वतःचा गाळाच घेतलेला भाड्याने? आणि म्हणजे इकडं बाकी दुसरीकडे कुठे मिळत नव्हते म्हण आमच्या इथच खाली रोड ला घेतलेला त्याला भाड वगैरे होत बग की अडीच हजार भाडं होतं पण लाईट बिल वेगळं असायचं
हां.
हंम.
म्हणजे मग तु अस मार्केटला ते बाहेर बसत नव्हती म्हणजे भाजी म्हणजे भाजी मंड तेनगं
नाही कस कंटिन्यू.. चालू असत. चयचं ना म्हणजे आठवड्याच जस एक दिवस दोन दिवस नही कंटिन्यू आठवड्याचे सात दिवस कंटिन्यू असायच. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंन असायचं चालू. आमी तिथच सगळ्या गाळ्यात ठवायचे भाज्या फळ भा
हूं हां म ते मग ते कस आता तू म्हणून सकाळ ते आता एकेक म्हणजे व्यापारी कसा ता विकणारे असत्यात क नायी जी आपली जी तेनी कस आता पहात तरी घालायेत्यात मार्केटला म्हणजे म्हणजे त्येन ज्याच तेज्याकंड अस कमी रेटन म मिळतोय नी म्हंजे माल घेऊ तसा असतो ते माळ्याचा
तो कस सकाळी नाई कालचा ताजा असतो ग सगळा मग.
ह म्हणजे कस असत ना क्वालिटीच असते ग जर आता कोथमीर मध्ये कस फरक अस कोथमिर जरी आपण घ्यालो. तर एकदम वासाची म्हणजे देशी कोथमीर वेगळी आणि बंदरी कोथमीर वेगळी म्हणजे बंद हा बंद ब जरी बंदरी कोथमीर तुला मिळाली. तर एक एक रुपये न कमी असं त्याच्यापेक्षा अस मिळतय म्हणजे आपल्याला विक्रीसाठी बरं पडतंय ग.
होय होय होय बरोबर आहे की मग ते कस क्वालिटी बघूनच आम्ही माल घेत असतो स्टार्टिंगला आणि सगळ्यां बा बाहेरच्याना कस्टमरांना पण एक
पाहिजे असतंय ते पण थोड क्वालिटीचच आता जास्त पण माळव्याच्या बाबतीत तर कोण हलकं काय खाइत नाइत. खायच्या बाबतीत होय कस ह होय आणि माळवं पण ताज ताज लागतेय ग
हो स्ट्रक प्रत्येकाना म ते तास ताजच घ्यायला याचे तर आम्ही पण स होलसेल मार्केट ला जाऊन ताजा आणाय
हा हा हा हा मग तेच म्हणजे म सग सकाळी पहाटेेत ना उठून पळतय म्हणजे जाय लागत असणार मार्केट
हो हो हो पहाटे चारला जायचं. किंवा पाचला जायच त्यांच कधी कधी मार्केटमध्ये जास्त तो माल पाहिजे असेल तर त्याचा लिलाव असायचा. कमी माल असेल तर डायरेक्ट होलसेल मधून घेऊन यायचं मग असं करायचं.
तेच म्हणलं तु लाज म्हणजे ते कसं आता लवकर जाऊन म्हणजे उचललं तरी जरा चांगला माल मिळतो.
हा लवकर लवकर जरा गेलं ना तीन साडेतीन चारच्या दरम्यान गेलं ना तर लवकर ते पण माल
हा हो मग माझ्या मते आपल्याला आ का म्हणून कांद्यात बटाटुत जास्त फायदा पडतोय की भाजीपाल्यात
हम्म कसं आहे भाजी भला तो रोज असतो तो नाशवंत आहे कसं खपला पाहिजे आपल्या भाजीपाला फळभाज्या कस दोन दिवसीन दिवस टिकू शक आणि कांदा बटाटा कसा तुम्ही पो किती जरी आणून टाकलं तर कांदा बटाटा महिना दोन महिना राहू शकतात बटाटा एक दोन महिने राहू शकतात कांदाच तो कायम राहू शकतो
काय होय ते म्हणून ते काय माझ्या कांद्याचा भाव कांदयाचा बटाड्याचा भाव रोजचा बदलत असेल
नाही रोज नाही बदलत अस आठवड्याला किंवा जरा गर्मी जास्त असली किंवा गरमी कमी असली थंडी असली तर तेवढं अस आपले ह्याच्यानुसार बदलतात व रु ऋतूनुसार थोडं
बदलते काय ह हा ह
रोजचा नाही आठवडा पंधरा दिवस थोडं थोडं असं बदलतं
म्हणजे जास्त भाजी रोजच्या ह्याच्यापेक्षा भाजीतच आता रोज म्हणजे जरी आपल्या झाले तरी रोजच आणून तेवढंच तेवढा स्टॉक भरायला पाहिजे भाजीचा अनलिमिटेड हे नाही म्हणजे
मध्ये ठेवू शकता कोथिंबीर असो किंवा पालेभाज्या असो किंवा फळभाज्या एक दोन दिवस टिकणाऱ्या असो
कांद अ कांदा बटा त लसूण हेलाच म्हणजे हे हे कसं हे परवड पण हाय आणि ते माल राहू पण शकते नाही त्यात काही हे निघत नाही राहू शकते पण हे भाजी पहिल्यांदा कसं नाही जरी हे झाल तरी अंगावर येऊ शकते नाही थोडं
हम्म आणि त्याच कसं आपल्या अंगावर पण पडताय नाही लॉस पण होत होऊ शकत त्याचा त्यापासून हो म लॉस झाला की मग परत तुम्ही भाजी कुटून कसं म्हणजे गाळ्याचं भाडं कसं काढणार तुम्ही लाईट बिल कस काढणार बाकीचा खर्च? अस सगळ्यात प्रॉब्लेम होतो ना मग?
म्हणून तो आपण सोता गाळा हे करण्यापेक्षा अ म्हणजे प्रत्येक गावी गावी जाऊन हे व्यापार केलेलाच बरा तेच फायदा आणि
हा तो पण आहेच हे कस आम्ही कंटिन्यू कायमच करत होतो तो ह नाही हे अस बाजारात किंवा आपला गाड्या वगैरे केला तरी चालत तो बाजार जरी तुम्ही बसला मंगळवार शुक्रवारच असतो गावत कधी सोमवार वगैरे असत तो जर तिकडे बस बसला तरी चालतो बाजारातपण
हम् मग त्यातन तू मला समजलं तर की हा
सकाळ आणून संध्याकाळपर्यंत असा माल खपावा असत आपण बाजारात बसतो ना?
होय ते पण आहे सोड म्हणजे फक्त शुक्रवार म्हणजे आता आपल्याकडे कसं शुक गुरुवार मंगळवार बाजार भरतोय फक्त म्हणजे दोन आठवड्यातून दोन दिवस ते हे म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी जाऊन ते विकून आलं तरी पण चालते सो
चालतय हो.
मग त्यातन तू मग तू फळांच पण ठेवत होतीस नव्हे?
फळांचं थोडं फारं ठेवत होतो फळांचं कसं फक्त फक्त केळी ठेवायचं बाकी काय नाही मग दिवाळी सीझन केला फुलांच फुलं वगैरे आणलेत मग
फुला हा म्हणजे आपला स्वतः गडाळा असलं की बाकी तिच पण काय
सीझनेबल पण घ्या सिझनेबल असत तर आता आंब्याच सीझन आहे तर आंबे ठेवू शकतात ठेवू शकतो किंवा आता परत आ काकडी च म्हटल्यावर काकडी आप फळ्याभज्यामध्ये जास्त ऍड करू शकतो आता जास्तच लोक लोकांना काकडीच खायला आवते ह्या दिवसात ना
हो ह्या दिवसात काकडी चांगली
परत आता पुढच्या महिन्यात आता पालेभाज्यांचा सीझन आला की पालेभाजी आपण कायम आता ठेवतो तस अजून जास्त वाढवू शकतो स्टॉक
ह्या दिवसात जरा पालेभाज्या कोळमासत्यात उन्हान ह्या ज्या दिवसात
ह मग त्यामुळे जास्त कोण घेत नाही मग आ सीझन आला ना पालेभाज्यांचा कसं मग पाच रुपये दहा रुपयाेने पेंडे असले की लोक जास्त घ्यायलाय मग त्यावेळेस आपण स्टॉक जास्त वाढवू शकतो मग आणि सिजनेबल कोणत पण आता जानेवा महिन्यात ग आपल ह्याच ते न ते भोगी असत आपल्याड भोगे करतात त्याजी मिक्स भाजी अस ते मिक्स भाजी पण असते ना परत गौरीच्या टायमाला पण कस मिक्स पालेभाजी असते हा सगळ सिझनेबल ठेऊ शकतो आप स्वतःच असल की
हा म्हणजे प्रत्येक आपल्या सणानुसार अ अ हे येईल तस ते बर पड फळांच्या सीझनमध्ये फळ पण ठेव काय काय? आणि सणाच प्रत्येक टायमाला सणांच्या सीझनमध्ये सणांच ते बर पडतय. म्हण हा म्हणजे एक भाड स्वतः गाळा हे करून व्यवसाय केलेला बरा नाय नाय म्हणजे जस आता कस पण त आपण फिरून जरी व्यापार केला तरी बी आपल म्हणजे हाल होत
फिरून कस आपण मंगळवारी आणि शुक्रवारी दोनच करू शकतो तो आणि जर फिरून म्हणल तर मग कंटिन्यू रोज जाना जायला लागत आणि ऊन असुदे पाऊस असुदे, मग ते आपल हेच आहे ना मग हे गाळा असला की कस आपण कंटिन्यू हित बस हून जरी विकल्यात लोक येत
कुट तरी ते चालतय होय ते पण हाय आणि घेऊन प्रतेक गल्लीत आणि फिराय पाहिजे.
हो, आणि हे कसं तुम्ही जेवण वगैरे घीऊन संध्याकाळी उशीर झाला दहा, अकरा वाजेपर्यंत तरी
होय ते पण चालतय
हा सकाळी लवकर जरी उघडल तरी चालतेअ
हा हा तेच की हि मग त्यो गाळ्यात हणूनच व्यवसाय केलेला बरा एक म्हणजे जाईना भाडं थोडं आता काय सगळीकडे राहिली माझे मजा त अडीच तीन हजार रुपये हे चालूच हाय भाड्यात
हो न सगळीकडं आहेच तेवढं तेवढं आहे.
हा, अडीच तीन हजार सगळीकडे चालूच आहे. हम्म, तुला किती होतंय? भाडं तुला किती होतं भाडं?
न हजार होतं की भाडं.
भाडं मग तरी तुला बरच होतं, मेन रोडला होत काय? हा, मग ते बर ज पडलय की तुला आता तीन चार पाच हजार शिवाय इ तर‌ भाडी नाहीत सोड. मग तेवढ्यात छोटा बघायचा
त्याच भाड्याला आता काहीतरी ते गणपत तीचं द्याय लागलेत तीन साडे
सांगितलं बघ किती फरक पडतोय लगेच हे
हो सहा-सहा महिन्याला, वर्षे-वर्ष जर नाही झालं तर लगेच भाडं असं गाळ्याचं वाढत जातंय सगळं हम होय.
नाही केलेलं बरं. म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तेवढं छोट बघा मिळे ना तेवढंच हे केलेलं बारा. छोटा व्यवसाय करून. ते चालतंय मग ठिऊ काय?